हा आता आवाज याय लागलाय बघ
हा आत्ता आवाज याला आहे बघ आत्ता चाला बघ कॉल चालू थँक्यू काय काय काय काय बरी आहेस काय हाय हाय बरी आहे बरी आहे जेवण झालं की नाही
आता जेवण करणार करायला लागलोय भाजी फोडणी टाकायच्याय
काय बनवलं काय बनवलीस
तर भेंडीची भाजी आणि अख्खा मसूर चपाती आणि भात
हम् हम चाललंय माझं पण आता स्वयपाक कपडे मशीन लावलेत मी पण
आमच्या इथं लाइट नव्हती बाई मगाशी मग लाईट नाही म्हणून मी काय कपडे लावलो नाही मशीनला काल लावलेली होती हता तीच पाऊस आहे तिकडे
पावसाचं वातावरण झालंय
हा हा मग इकडं हाय बाई सकाळ पासन याला जायला लागलाय पाऊस
हां
मग आता जरा ऊन पडलंय तोपर्यंत वाळ टाकायची म्हटलं कपडे तोपर्यंत आणि आला पोरांच -पोरांच शाळेचा ड्रेस येन हायत ना वाळाय पाहिजेत
हम्म -हम्म- हम्म बघूया भैया एकदा येईल एक वाजायला आला जेवायला
हां-हा
हम्म ओटी पाठवून दिल्या मी पण माईला
हा मग वैभवाला फोन करून विचारलीस घरात आहे काय त्यो
नाही रूटवर आहे आता संध्याकाळी येतो म्हणलाय तो मला येऊन अ -काकीच्या कडे येऊन अ पिशवी माझं मी घेऊन जातो म्हणलाय
होय चालतय की तोपर्यंत त्यांनी घरात नेऊन ठेवून द्यात
हम्म चालतय घरात न्हून ठूतो संध्याकाळपर्यंत जातात काकी
हो चालतयकी तेवढं तर पोहोचवते या तिकडं बापूसनी सांगितल्यास फोन केल ते काम आज काय नाही बघ पावसाच्या येन हेनी जाणार आहेत तिरुपतीला
कधी?
गुरुवारी जाणार आहेत म मी ते तुला फोन करणार होतो हेनी आता गुरुवारी जाणार आहेत मग घरात पण कोण नाही आई पप्पा गेल्यात इचल म्हणजेरा मग तू एक चार दोन तीन दिवस यतीस काय म्हण
लगेच कसं येऊन चालत पीहू मला नवीन आहेत नवरा नवरी
मग काय झालं त्याला त्याने आता जाणार आहेत नव्ह महाबळेश्वरला?
होय मग पप्पा आणि मी यायला पाहिजे आणि हिनी कामा आहेत म्हणून हिनी येणार नाहीत आता
मग एक दोन दिवस- दोन दिवस जातो म्हणायचं म्हणजे गुरुवारी तू संध्याकाळी आलीस तरी चालतय नाही गुरुवारी सकाळी जात्यात मग शुक्रवार, शनिवार दोन दिवस राहिलीस तरी चालतेय ग त्यांनी सोमवारी येणार आहेत
बघूया थांब अजून मी काही लगेच विचाराय नाही म्हणणार लगेच -लगेच चालू झालं आणि म्हणणार काल भांडणं चालू आहे त्यांची तिकडनं म्हणून मी काय बोललो नाही म आता बघू जरा थांब आता पहिला घरातलं वातावरण बघूया ते हळकुंड तेन पाण्याला सोडायचंय ग हम्म ते हळकुंड तेन पाण्याला सोडायचं आहे ना अजून हळकुंड तेन पाण्याला सोडायचंय अजून
हा-हा त्या हेलाच बांधून ठेवत नाहीसा काय तुम्ही?
नाही -नाही ते बांधून नाही ते काय म्हणे काय तरी त्या काकीने सांगितलं संध्याकाळी तिला नवीन साडी नेसवायची उद्या संध्याकाळी त्या आल्यावर पाच फळांची ओटी करायची ओटी भरायची देवापाशी ठेवायला लावायचं तिला पेढा चारायचा आणि संध्याकाळी जाताना मग एक ग्लास दूध मसाला दूध करून एक पेढा दोघाच्या मध्ये आणि दोघांच्या मध्ये ग्लास भर दूध द्यायचं आणि संध्याकाळी मग पाठवायची म्हणले मी ते काकींना विचारलं ग सगळं
हा-हा
कसं करायचं काय करायचं मला काय माहित म्हटलं मगता त्यांच त्यांच्या रूम आहेत म्हटल्यावर पाठवायचं उद्यापासून उद्या दिवस पण चांगला आहे हम्म उद्या आम्ही आणल जाणाराय आणि आम्हाला जेवण पण करणार आहेत ग ते
हा हा
हम्म एणी पणाचं जेवण करणार आहेत मग त्यांनी केलं कि मग आम्ही पण त्यांना पप्पानं अडीच हजारचे कपडे घेऊन ठेवल्यात म्हण मला पण साडी- बिडी घेऊन ठेवल्या म्हण लागते मग त्यांना पण आल्यानंतर आपण पण होय मग ते लगे लगेचच केलं की बर अस आम्हाला इकड त्यांना का म्हणजे कस पण येण जाणं ठेवायला बरं पडते ना परत आणि ते आम्हाला इकडं आले तर चाल ते तर आपण तिकडे गेल तर चालतय असं मग ते वंशाच वगैरे होय पाच तारखेला तिच कॉलेज जॉईन होणार आहे ना ती मग परत आणि रीती रिवाज राहत्या एमसीए करायला लागली आहे बीसीए झाले तुझे एमसीबीसी
एमसीए म्हणजे कुठलं म्हणजे काय करणार म्हणाय मी कर इंजिनिरिंग च करायला डॉक्टर म्हणालता ना व भैय्या
नाही नाही इंजिनिअरिंगचं सायन्समध्येच आहे तिचं सगळं इंजिनिअरिंगचंच आहे म्हणाल ती बाई मग ते आता डिसेंबर पर्यंत हा मग तिला इंटर्नशिप मिळणार मणा मग ते पुण्याला नाहीतर मग जॉबच बघणार अ दीड वर्षाचा नाही तर तीन वर्षाचा असं काहीतरी असते मग नंतर मग वर्क वर्क फ्रॉम होम येते
तस वर्षाचा पॅक असते मा ह्यास ते पॅकेज असते त तस पॅकेज घ्यायला लागते
ह् तेच क
मग आता अ तिला तिकड जाताना काय घेऊन जाणार
आता तिला जाताना सव्वा पाच डझन केळी घेऊन जाणार एक किलो लाडू बुंदीचे मोती चुरचू घेऊन जाणार आणि काय असेल ते टॉयल टपी ब्लाउज पीस ओटी घेऊन जाणार नारळ ओटी देन खाऊच्या पाननाच्या वेळ दुर्डीत दुर्डी होतेच की त्यांची आणि दुर्डी शिल्ल काय ना माझ्याकडे म्हणजे ती एक एक एका डब्यातनं घालवलेली ते डब्यातं पावून दिली मग एक जुडी आम्ही ठेवून घेतलेली की खाज्या घालून दिलेली
त्यानी खाज्याची एक दुर्डी आण देतात काय येताना किती दुर्ड्या घेऊन आलतात
तिचीी एक रुकवताची एक आली तिच्या एक पोळीची पहिल्यांदा एक मग दुसऱ्यांदा पूजेला आलेली त्यावेेळेला खाज्याचे दुसरी दोर्डी घेऊन आलीत
हां
आणि मग आता आपण जाताना आता एक आता आपण घेऊन जाणार एक तिसरी खिळांची मग आता बघू मध्ये आधी आणि परत दोन डुद्या इकडे तिकडे होत्यात
आता येत्यातच कि आता गौरीची एक येत्या हा हो औष्याची
आता बेंदूर झाला नाही तर बेंदुरााचे बेंदूर मी केला ग पुजले नाही तर मग ति तेच म्हणलेली मला बेंदूरचे जर केला नसला तर मग मीग येेत ते तो म्ह न ते
तु गणी
एकदा बैल पुजली क दुसऱ्यां द बैल पुजायचे नसत ग मी पुजली इथली कर्नाटकी बेंदूर केला मी
न मग कसं असतंय तर मग दुसरं मग हे करायचं ग
दुसरा मग आता त्यानी
वर्षभरात पाच बुरड्या झालं तरी बी चालत
चालते होत्यातच तशा सोड होत्यात होत्या होत्यात होत्या त्यात वय आता ती गेली की तिकडे जाता आणि एक येता आणि असत आच नाही इकडच्या आता इथच झाल्या तीन झाल्या आता आमच्या या ति ज्या दोन आल्या रुकवताची पूजेची आणि माझी आता जाणारी एक तिसरी झाली मग आता
झाली
हो आयर जकडं तिकडं झाल बाई आता एक तेवडं सोनेची मम्मी तिकडे आज दुपारी येतं म्हणे तिची एक ओटी काढून ठेवले आणि माईला एक आता उठ बस नाही आणि परवा जाऊन सतरा साड्या घेऊन आलो की त्या नऊ साड्या बदलून आणलो त्या तसल्या नऊ आणि नंतरच्या किती आणल्या बघकी ते वेगळ्याच पासष्ट साड्या आणलेल्या त्या संपूर्ण आणि परत आत्ता आणि सतरा साड्या कालने आणल्या मग अजून कुणाला गावाकडच्यांना तर सगळ्यांना भागवले कोणच राहिलेले नाही थोड तसं मी सगळ्यांना जिकडे तिकडे भागवून टाकलू या सोन्याची मम्मी तेवढी आली की आ झालो बाई झालो रिकाम झालो बाई आता कुणाच नाही माईला तेवढी एक नाही सांगलवाडीची मावशी एक आली नव्हती लग्ला आ बघायच नाही त्यांच कोण आलं ड ति एक सा पाठवायची होती तीच साडी उचली आणि मी आता काय केली मग माईला पाठवा लागलोय मग आता काय करू मग म मावशीला मग दुसरी साडी पाठवतो मग हाय घरात दुसरी साडी खटापद्रची तिला ती पाठवायची म असू दे तिकडं आणि तर काय तिकडचे तिकडं असलेलं बरं नंतर मग राहिले की राहून जाते तिने आता कुठलं बटन मारलं तर बाई काय माहिती मी आता गेली ब तशीच भर्गी पहिला आला तो कॉल आणि दुसऱ्यांदा टच करून लगेच हिरव बटन दाबल्या भेटाला क आणि कॉल चालू झाला
मग तेच तिला विचारायचं काय मी आता हे होतंय दहा मिनटं कंप्लीट हे दहा मिनट झालं क नाही मग तुझी सगळी कामं आवर मग तुझी काम आवरडल्यानंतर मला कणी फोन कर दुपारी मग काय दहा दहा मिनिटाच दहा मिनिटाचा एक चार पाच कॉल झाले तरी चालतेय
होय आता सात स सात मिनिटं झाल्यात बा सात आठ मिनिटं होत आल्यात आता दोन मिनिटं झाले की
गय आपल्या पण कट होते तू कट कर न कोण असत बोलत राहा माझं मी एकखंड मग कट करून सबमिट करायला लागतोय कॉल त्या
वय वय मग तेच पिना माहिती किती भरायची तू सांगितली नव्हतीस काय नव्हतीस मग पुरगीलं कणी काय झालतं खाली ऑप्शन आलतं काय मग ते ऑप्शन आल्यावर सगळी माहिती तिनं भरली मग त्यात तिन तुम्ही ाम जॉब करता का किती इन्कम दोन हजार रुपये टाली आहे ति आणि किती पार्ट टाइम जॉब करते टाकली मग शिक्षण आलं वय आलं तुला सांगतो सगळी माहिती भरली तिनं तेथूनून सांगाय नव्हतंस मला बाई माहिती बर म्हणून मग हम्मम्म बरं बरं
प्रीती आता आली म्हणजे जाणार लगेच
नाही नाही पाच तारखेला जाणार
पाच तारखेला आणि मग आता कोणीकडे आणि तिला देवा ला घेन जाणार आहे स बडिसूरला
बिसूरला जायच होता त्यांनी भांडं काढल्यात म्हणताना बिसूरला जात का नाहीय माहिती ती मणाला दोघासनीच पाठवून द्यायचं
हा आता तेने महाबळेश्वर ला जाणार आहेत फिरावला काय गोव्याला
अ गोव्याला नाही महाबळेश्वरला जाणार आहे
जाणार आहे ते
हं जाणार आहे जाणार आहे
हम्
आणि काय म्हणते जाऊन येणार आहे दोन दिवस जाणार आहेत महाबळेश्वरला मग ते फिरून आले की मग कॉलेज जॉईन करणार ना पाच तारखेला मग परत कुठे जायला मिळत नाही काही नाही
होय तेच की नवीन आहे तो पण जायला माहतीय नंतर कुठे जा
ते परत मग कॉलेज सुरू झाले की जायला मिळत नाही ना तिला पण आठवड्यात नाही एकदा येणार चार दिवस तिकडे चार दिवस कडे बघ
हो तसंच की करायला पाहिजे मग काय करतेस
अ झाात तेच आता म्हटलं कसं झालं पार पडलं सगळ्यांना आवडलं पण सगळे जण आवजत हो त परगी छान मिळालीर्गी छान मिळाली होय मुलगी छान मिळाली होय त्यांनी व करायलाक हो त्यांच्या लक्षात आले सोड आपण काय सांगायची गरज नाही आता पप्पांना कळून चुकले सोड पप्पा आता म्हणाल्यात कोण कसा आहे कोण कसा आहे त्यांच्या लक्षात आले बरोबर ते कळ पेटवणारे कोण आहेत की नाही ते त्यांच्या लक्षात आले बराबर त्यामुळे तुम्ही निवांत राहिला आणि बिना भांडता गेला बिना भांडता गेला ते सगळ्यात भारी झालं नाहीतर उगंच तुमचं नाव आलं असतं बिनकामाचं
आम्ही ते तुझ्याकडे बघून आम्ही ग बसलो ते भैया ड बघून उगसते आणि रडून दंगा करायला नको आणि त्याला वाईट वाटाला नक बाघा दिदी जाता जाता हे करायला की हे करून गेले म्हण
आपण गप्प बसलो काय असध तिकडं बा झालेलं झालं म्हटलं
तेच मी काय केलं म्हटलं हे म्हटली बगच काय बोयला नको चल तिकडे आमच्यावर शब्द यायला नको
शब्द आला असता गेला ते बरं झालं तुम्ही लोक नाही तर मग कसं होणार होतं माहितीय का अ ह कसं काय कट झालं नाही दहा अठ्ठावीस झाली ग
हॅलो हॅलो